हॅलो हो, हो येतोय येतोय तुमचा माझा येतोय का तुम्हाला ओके माझा आवाजच येतोय?
हो हो तुमचा आवाज येतोय मला ऍक्च्युली मॅम मला तुमच्याशी ना दिवाळी या सणाबद्दल एक दहा मिनिट डिस्कशन करायचं होत. तर तुमच्याकडे दहा मिनिट वेळ आहे का आता सध्या हा तर ऍक्च्युली आता तुम्हाला माहिती आहे दिवाळी ही आपल्या दे देशातील एक प्रसिद्ध आणि म्हणजे अ फेमस म्हणजे प्रसिद्ध अस हा म्हणजे आनंदाने, उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे. आता दिवाळीमध्ये अ काही लोक नवीन नवीन कपडे, न नवीन नवीन वस्तू खरेदी करत तात नवीन नवीन कपडे वगैरे यामुळे सगळ्यांना दिवाळी हा सण आवडतो आता दिवाळी का साजरी केली जाते. त्याच दिवशी तर जी दिवाळी आहे त्या दिवाळी दिवशी आपले जे राम म्हणजे अयोध्येचे राजा दसरथ यांचे जे राम होते त्यांना चौदा वर्ष वनवास लाभला होता. तेच्यासोबत लक्ष्मण आणि सीता हे देखील वनवासात गेले होते मग त्या चौदा वर्षाच्या वनवासातून ते राम होते म्हणजे सीतेेसह आणि लक्ष्मीयन लक्ष्मण सह या दिवशी परत आले होते म्हणून या दिवशी ही दिवाळी मोठ्या उत्साहाने, आनंदाने साजरी केली जाते आणि त्या दिवशी कोणत्याही कोपऱ्यात अंधार राहू नये म्हणून ठिकठिकाणी अ प्रकाशाचे दिवे म्हणजे आपण जे दिवे लावतो दिवाळीच्या दिवशी ते लावले गेले होते म्हणून आपण दिवाळी दिवशी दिवे लावतो बघा हे तर तुम्हाला माहितच असेल तर त्यानंतर अ दिवाळीबद्दल आणखी महत्वाचं सांगायचं गेलं तर दिवाळीचा फराळ हा मला खूप आवडतो त्यामध्ये करंजी, लाडू, चकली, चिवडा, लाडूत अनेक प्रकारचे असतात रव्याचे लाडू, बुंदीचे लाडू आणि बेसनाचे लाडू हे विविध प्रकारचे लाडू अनारसे हा वेगवेगळा आपण आहार म्हणजे जो फराळ आहे तो तयार करतो आणि त्या त्यासाठी आपण आठ दिवस अगोदरच पूर्ण सगळी तयारी करून घेतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण म्हणजे अ करत असतो फराळ आणि लहानपणीची आठवण म्हणजे आपण सगळ्या म्हणजे शेजाऱ्यांच्या घरी वैगरे तो फराळ करावयास आपण जात होतो करंजी करावयास चकली, अनारसे इत्यादी जे फराळ होते ते आपण शेजाऱ्यांच्या घरी जाऊन करणार त्याचा आनंद आपण घेणार आनंदाने, उत्साहने एकमेकांच सहवासात आपण राहणार आणि सण म्हणत की सर्व कुटुंब सर्व सदस्य सर्व समाज एकत्र येतो आपण त्या दिवाळीच्या सणात खूप आनंदाने राहतो आणि तुम्हाला माहिती दिवाळी हा सण एक दिवशी मग पाच ते सहा दिवसांचा दिवाळी हा सण असतो. म्हणजे दीपावली, पाडवा, धनोत्रया, भाऊबीज आणि लक्ष्मीपूजन अशा विविध प्रकारची पुजा केली जाते. त्यानंतर दिवाळीच्या दिवशी म्हणजे लक्ष्मण लक्ष्मी पूजे दिवशी आपण सकाळी लवकर उठतो सडा रांगोळी करतो स्वच्छ अंगण लोटून काढतो तेथे अ पाणी वगैरे मारतो रांगोळी काढतो छान असं आपलं अंगण सजवून त्यानंतर आपण विविध प्रकारे अ म्हणजे विविध प्रकारची कपडे घालतो. विविध लोकांना भेटतो सर्वांशी आनंदाने आणि उत्साहाने राहतो. आणि संध्याकाळी आपण लक्ष्मी पूजनंची अ खूप आनंदाने म्हणजे अ पूजा करून घेतो फटाके वाजवतो आता आजकाल फटाके वाजवल्यामुळे हवा प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण होते म्हणून काही लोक इपी दिवाळी ह साजरी करतात तर अशा पद्धतीने आपण दिवाळी साजरी करतो तर तुमच्या इकडे कश्या पद्धतीची दिवाळी साजरी केली जाते.
हो नक्कीच मॅम म्हणजे कसं तुम्ही जसं की सांगितलं. ह दिवाळी जे काही राम आणि सीता ताजी काही वनवासला गेले नव्हते. आणि वनवास त्याहून परातीय परत आल्यानंतर जे परत आली त्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे जसं कि दिवाळी संध्याकाळी त्या त्या दिवशी दिवे लावले जातात वगैरे वगैरे आणि खरंच म्हणजे खूप छान पद्धतीने तुम्ही जे काही दिवाळी तुमच्या इकडे साजरी केली जाते. ते जसं की आनारसी वगैरे-वगैरे. हे म्हणजे जे काही फळाचे पदार्थ आहे ते बनवले जातात, ते तुम्ही अगदी खूप छान पद्धतीने दिवाळी या सणाचं वर्णन सांगितलं मॅम म्हणजे जसं काय तुमच्याकडे. जसं ज्या. पद्धतीने साजरी केली जाते. त्या पद्धतीने तुम्ही. ते. मला सांगितलं ते मला ऐकून असं खरंच खरंच खूप. छान वाटलं. नक्कीच मी तुमच्या इकडे दिवाळीला. फराळ करायला वगैरे येईन. आणि अचाक. पण आमच्या इकडे कशी दिवाळी, म्हणजे साजरी केली जाते ते तुम्हाला सांगू इच्छिते.
सांगू इच्छिते मग आता जसं. गेली मि महागाई. की राम आणि सीता. ज्या वेळे वनवासातून‌ परताली त्यावेेळेला दिवाळी हा सण साजरा. म्हणजे केला जातो. अ मग आता आमच्या इकडे पण म्हणजे खूप मोठा. मोठ्याने दिवाळी साजरी केली जाते. लहान मुले अं. लहान मुलांच्यामध्ये सुुद्धा खू उस खूप उत्साहाचं वातावरण असतं कारण का त्यांना नवीन-नवीन कपडे घालावयलास मिळत असतात. आणि खरंच म्हणजे. त्यांना सुट्टी वगैरे म्हणजे. ज्यावेळेला त्यांचे नुस. आताच सुट्टी झालेली असते आणि सो म्हणजे त्यांना पेपर झाले असतात आणि सुट -टी पडणार असते. मग नवी नवीन पदार्थ त्यांना चाकण्यासाठी खायलासाठी अगदी अगदी ला आवडीचे लाडू चकली करंजी. व पण सर्व प्रकारचे लाडू. लाडू अनारसे ह सर्व पदार्थ त्यांना. खायला मिळाला असतात. त्यामुळे. अगदी खूप म्हणजे खूप. ते खुश असतात. आता तसच म्हणलं हे पदार्थ. त्यांच झालं मग त्यांना नवीन कपडे नवी जास्त त्यांना का आवडतो की त्यांना नवीन कपडे आणि फटाके फोडण्यासाठी मिळतात. मग मग आता ते नवीन कपडे त्यांना भेटत असतात कारण का आतुरतेने म्हणजे जास्त करून ते दिवाळीची वाट पाहत असाल तर, त्यांना ब्रँडेड कंपनी त्या कपडे त्या वेळेला कारण का आपला जो काही गरीब श्रीमंत कोणीही असू दिवाळीच्या सणाला हा कपड घेत असतो. आणि आमच्या इकडे लहान मुलांच्या मध्ये खूप उत्साहच वातावरण असतं कारण का त्यांनी म्हणजे अस छोटे छोटे किल्ले त्यांना म्हणजे किल्ले बांधत असतात जस की छोट्या छोट्या म्हणजे मातीपासून दगडाचा आधार घेऊन दगडांचा आधार घेऊन ते किल्ले तयार कर आणि ते जे काही माती वगैरे आहे त्या मातीत पोते भिजून त्याचा दगड ठेवून पूर्ण अस छानसा असा किल्ला तयार करतात पण त्या वर ते पोतून माती वाळल्यानंतर त्याला कलर करण्याचं काम सुद्धा करतात. कडेने जे काही म्हणजे जंगल वगैरे आपल्याला करायचं आहे. किल्ल्याच्या साईड ला जंगल असत त्या जंगलाला म्हणजे तो काही मोहरी असते मोहरीत माती टाकून त्याच्यावर मोहरी टाकतात जास्त करून ते झाड छान उगवण्यासाठी आणि ते माती वगैरे टाकल्यानंतर मग छान असं ते जंगल अस तयार होत मॅम मग तसं झाल्यानंतर तर अवजे सलांच्या बाटल्या वगैरे ते आ खूप डॉक् डॉक्टर्स न वगैरे आधी सांगून ठेवलेलं असतं की आम्हा आम्हाला सलाईंच्या सलाईंच्या बाटल्या बाद झालेल्या पाहिजेत कारण का आम्हाला विहिरीसाठी वगैरे पाणी तयार करायचं आहे त्यामुळे अ पाणी वगैरे घेण्यासाठी सल्लाईन बाटल्या वगैरे अवेलेबल तर ती करून घेतात मग अशा पद्धतीने त्यांचा तो किल्ला आहे ना तो तयार करतात त्यांच्यामध्येे काही उत्साहाचं वातावरण असत तर म्हणजे काही सैनिक असतात ते त्या अ किल्यावर ठेवतात आणि खरंच म्हणजे ज्या म्हणजे किल्ल्या किल्ल बांण्या मध्ये सु धा स्पर्धा स्पर्धा रंगलेली असते की मी आधी चांगला केला का तुझा चांगला किल्ला असं असं जे काही स्पर्धा आहे त्यासुद्धा स्पर्धेमधून नंबर काढले जातात मज्याने करून म्हजे किल्ला बनवला आहे त्याला बक्षीस वगैरे अ दिले जातात अशा पद्धतीने आपला जो काही दिवाळीचा सण आहे तो साजरे केले जातात तर तसेच आता पूर्वीच्या काळी की आता म्हणजे सिटी लेवलला म्हणजे आता मस्त म्हणजे जे काही जनावर आहे ते कमी असल्यामुळे तिथं जास्त करून पांडवांचं जे काही काढत नाही पण आपल्या इथे जर आपण गाव गाव साईडला गेलं म्हणजे खेडेगावात जर पाहिलं तर तिथे पाची पांडव सुद्धा करतात शेणापासून ते पाचे पांडव बनवले जातात आकार दिला जातो जस की पांडव झोपलेला आहे आणि तथ म सगळे अ हा तिथ राजाला झोपलेला आहे आणि ते सगळे त्याचा पाय वगैरे दाबत आहेत कोण जेवण बनत आहे कोण दळण करत आहे आणि ते असे कलाकार असते म्हणजे एकदम खेड्यातले लोक ज्या काही स्त्रिया असतात त्या जे एकदम छान चित्र तिथे त्या शेणा च्या शेनाच्या गोळ्यापास ते बनवत असतात अगदी अगदी रेखीव म्हणजे असतात आणि त्याला छानपैकी ते तुरे आणतात आणि त्याच्यावर त्या सगळ्या पूर्ण पूर्ण जे काही भावल्या म्हणजेे काही चित्र बनवले असतात त्या चित्रांना ते पूर्ण तुरे घालतात जेणेकरून त्यांना त्या डोक्यावर टोपी सारखे दिसेल असं म्हणजे हा मग ते दिस ण्यासाठी सुुद्धा खूप असं खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतं जरी म्हणजे आपण पाहिलं तर बाबा आपली परंपरा काय आहे आपला जो सण आहे तो खऱ्या अर्थाने हा म्हणजे अ साजरा होतो असं दिसून येतं मग आपण मामाच्या गावी वगैरे जात असतो अशा पद्धतीने आणि संध्याकाळी आपण फट फटाके फोडतो पण आपण ते फटाके आपण इको फ्रेंडली इको फ्रेंडली दिवाळी साजरी करावी या सगळ्या गोष्टींचा आपण आनंद घ्यावा पण जे काही फटाके आहेत ते आपले थोडसं प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्याला थोडे जास्त फटाके फोडण्यात न जमलं तर आपण थोडी कमी प्रमाण तरी फोडावी
हो बरोबर अगदी मॅम तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितला म्हणजे दिवाळी साजरी करताना आपण आनंदाने उत्साहाने तर आपण साजरी करू पण बाकी सगळं म्हणजे जस की हवा प्रदूषण होणार नाही ध्वनी प्रदूषण होणार नाही याची आपण पूर्णतः काळजी घेऊन अप जो सन आहे तो आपण पण साजरा करू इको फ्रेंडली करू जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही किल्ले वगैरे तुम्ही बऱ्यापैकी मला खूप छान अशी माहिती दिली तुमचा मौल्यवान मला वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मॅम
ओके